हाय कशे आहात.
हा मस्त
झालंय चहा पाणी वगैरे.
चालू चे
हां काय?
हा झालं तुमच स्वयंपाक
हो चालू आहे.
हा हा सकाळी पुढ जायच असते.
हो.
अहं ह
बाकी अजून काय म्हणता म्ह
निवांत चाललंय.
हा का तेच म्हटलं जरा बोलून घ्याव आमच्या म्हणजे आमचे इथं एक भावाचं फंक्शन आहे.
हा हा हा हा
आहा मग मला त्याच्यासाठी थोडे प्रोडक्ट म्हणजे मला प्रोडक्ट कुठले चांगले ते विचारण्यासाठी मी बोलाव म्हटलं तुमच्याशी थोडं.
हा हा हा हा
मेकपचे का?
हो मेकअपचे
तुम्हाला किती माहिती आहे ते सांगा काय काय
मी काय म्हणजे थोडस अह फौउंडेशन वगैरे हेच थोडस यूज करते.
हा हा ह स्टोक्रीम एक म्हणून नवीण निघाली त्या सगळ येत स्टोक क्रीम. कोणत्या कंपनीची नाही माहिती पण. ती क्रीम चांगली फाउंडेशन सारखीच. आणि त्याच्यामध्ये पण नाही नाही. फाउंडेशन ब मूर्ती होती त्याच्यात तसा स्किनलट चांगला आहेेतो आणि तुम्ही म्हण डेली पण युज करू शकता. सर्टिफिकेट जास्त काही दिसत नाही त बाहेर फेसेस कॅनेडाची येते ती. थोडीशी कॉस्टली पण जाती. कास्टली गेलं तरी शरीरासाठी जे आपल्या चांगलं आहे बॉडीसाठीठी हा.
जे व्यवस्थित आहे तेच यूज करावी. तेच म्हणजे बाहेर पण मेकअप आर्टिस्ट म्हणे कुठलाही प्रोडक्ट वापरून युज करतात त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर टॅन वगैरे येऊ शकते. तेच आपण व्यवस्थित माहिती. ते घेऊन हां जे प्रोडक्ट छान आहेत तेच व्यवस्थित यूज केलं तर मग हेऊन जातं.
हो ना हो ना पण आपल्याला नाही ना कळतते काय वापरायली काय नाही समजा. आपण गेलोते कदा ब्युटी पार्लरमध्येध्ये
हा ते म्हणजे त्याच्यात आपले पैसे. ते पण वस्तात.
हो ना हो ना. तुम्ही डेली कोणतं फाउंडेशन फक्त.
नाही नाही मी डेली काही युज करत नाही.
हा हा हा ह.
ज आपण कण ते असल की तेवढच.
बर बर बर. आता आमचं बाहेर जास्त काही नाही नाही रोजचं नाही. रोज वेळ कुठे भेटतो आपल्याला रोज नाही पण काही कार्यक्रम वगैरे असेल. मग असं आपल्याला पार्लरमध्येध्ये तर जाणं होत नाही. मग ते घरीच प्रोडक्ट आवेलेबल हा घरीच प्रोडक्ट जरी अवे. तर आपलं बरचस काम सोप होत.
हो ना डेलीला फक्त ते अलोवेरा जेल. तेवढी युज करते कारण ते चेहऱ्यासाठी एकदम म्हणजे व्यवस्थित आहे आणि थोडं थंडावाळेत. हो नॅचरल आहे हा. तर जेल थोडी युज करते मी सकाळी आणि रात्री चेहरा वॉश करून.
हा हा हा हा.
त्याने म्हणजे चेहऱ्यावर पिंपल येत नाहीत टायनिंग होत नाही. एकदम चेहरा क्लीन पण राहतो. हो व्यवस्थित म्हणजे गरमीच्या दिवसामध्ये खूप चांगला येते थोड उष्णतेमुळे चेहर्‍यावरपिंपल येतात ना कोणाकोणाला त्याच्यासाठी चांगल आहे. पण चेहऱ्यावर थोडे म्हणजे येत होते मग मी ते सुरु केल्यानंतर माझे पण म्हणजे एकदम व्यवस्थित झालं सगळं
अच्छा अच्छा कारण नाही मला माहितीच नव्हत हे मी यूज करून बघल आता आणि अलोवेरा जेल कोणत्या ह्याचं
अलोवेरा नाही नाही अलोवेरा म्हणलं की देतात ते त्याच म्हणजे
नाही आपण नॅचरल जर समजा घरी झाड आहे एलोवेराच तर ते काढून पण लावू शकतो.
हा ते पण लावू शकतो ते पण खूप छान
हा मग ते प्रोडक्ट आणणं अगंर त्याच्यापेक्षा घरी असल तर ते आयुर्वेदिक पण चांगलं.
हा ना पण ते आता उन्हाळ्याच्या टायमाला भेटत नाही ना ते पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये खूप छान येतात ती झाडं. पण आता त्याच्यामध्ये तेवढं हे नसतं थोडं अस सुकल्यासारखे राहतात ते
हा हा हा त्याच्यामुळे आपले जेल घेऊन
हो अलोवेरा जेल म्हणजे बॉटल एक आणली की होऊन जात त्याच म्हणजे फो फेश अ फेशवॉश पण खूप चांगला य. एलोवेरा जेल एलोवेराचा हा
वापरून पुन्हा मग पुन्हा ते जेल लावायचं का?
हा परत वरून जेल लावायचं.
हम्म तेचच
म्हणजे एकदम गरमी वगैरे होत असेल हा एकच हाय ना प्रोडक्ट तुम्ही डेलीला कुठली क्रीम युज करता.
डेलीला मी काहीच नाय वापरत.
ओ डेलीला काय नाय वापरत.
डेलीला कोणतंच
चांगलं आहे ना तेवढंच कुठलं तर फंक्शन वगैरे अस
हा फंक्शन वगैरे असेल तर मलाही आता फैसेस कॅनडाचं घ्याय यच मी घेतलं नाय ये पण बघितली रिल वगैरे पाहिल्यात बऱ्याच बऱ्याच पार्लरवाल्याकडे अवेलेबल ये ते पण ते आपल्यावर युज करत नाहीत. ते चांगलं असलेलं की दाखवायला फक्त असंत त्यांच्याकडे आम्ही हे वापरू ते वापरू पण वापरत नाहीत ते
म्हणजे एवढा एवढा लेयर आम्ही मेकअप करू हे करू ते करू सांगतात.
आणि त्याच्यामध्ये ते वापरत नाही जे चांगले प्रोडक्ट ते नाय वापरत त्यांच्याकडे जे आहेत त्यांचं ही कॉस्टली जेवढं जाईल त्याच्यावरच त्यांचा मेकअप ठरलेलं असतो. हम्म त्याच्यामुळे आता बघू मी आले एलोवेरा जेल तेन वापरून बघेल.
हा हा ट्राय करून बघा खूप छान आहे मी आता डेलीचं युज करते ना
हा हा हा आणि हेअर साठी काय वापरता?
हेअर साठी म्हणजे तेलच आपल अं ह्याच कोकोनट ऑइल.
कोकोटन ऑइल पण आता कस जास्वंद हे तेन आयुर्वेद तेल करून पण भेटायले का घरी करून
लावतात हं ते पण चांगलं हाय ते पण युज करते मी
करते घरी
हा हो घरीच बनवते. हा त्याच्यामध्ये अ हे आपलं मेथीचे ते थोडे दाणे टाकायचे जा जास्वंदीची फुलं आणि थोडसा कडीपत्ता टाक थोडं त्याला बॉईल करून घ्यायचं तेलाला आणि परत ते एका गाळणीनं गाळून रात्री म्हणजे उद्या आपल्याला केस धुवायचेत ना तर मग ते आदल्या दिवशी नाही तर दोन दिवस अगोदर आपण ते लावून घ्यायचं.
म्हणजे केस धुवायच्या आधी लावायचं.
हा केस धुवायच्या आदि म्हणजे मी वापरत नाही ऑइल केसाला त्यामुळं मी अगोदर लावुन वाँश करुन टाकते. उन्हाळ्यामध्ये खूपच चिपचिप
हो ना हो ना आँईल पुन्हा काही जणाना चेहऱ्याला पण सूट होत नाही ना चेहरा आँयली झाला की चेहऱ्यावर पण पिंपल यायला चालू होतात.
उद्या धुवायच म्हटलं की अस सकाळी किंवा संध्याकाळी लावून टाकायचं म्हणजे केसांना तेल ही होईल आपलं आपलं ह थोड फ्रेश फ्रेश राहील ते कस ऑईली ऑइलीच होत ना
हो ना आँइली-आँइली झाले की पुन्हा ते चेहराही सगळा आँईली.
होतं
आता माझं असं की माझे खरंच कुरळे केस आहेत, त्याच्यामुळे आम्हाला कंपल्सरी तेल म्हणजे रोजचं तेल लावायलाच लागतं.
अच्छा.
त्याच्यामुळे म्ह आधीच एकखाद्या ज समजा लावलं आपण वॉश केलं. त्याच्यानंतर जर बराच फरक पडत असेल, तर एखादं तेल तयार करायला काही हरकत नाही. आणि बाहेरही खूप कॉस्टली चाललेत तेल.
हा हो ना
झाला स्वयंपाक वगैरे?
हो चालू आहे, फाउंडेशन कुठली युज करत तुम्ही लॅकमेच का दुसरं कुठलं?
लॅकमेचं लॅकमेच वापरत होते पहिलं. पुन्हा मी हेच मामा- स वापरायला लागले ते सध्या माझ्याकडे ते आहे.
हां हां
पहिले मी हेच वापरायचे.
मामा अर्थ मध्ये म्हणजे फेसवॉश पण खूप छान आहे बघा, ते पण
ते तसे बरेच प्रोडक्ट आहेत, भरपूर
अच्छा.
पण आता फक्त मी हेच मागवलेले.
मी सगळ्या तरी लॅकमेच असते, मामा अर्थ फक्त मी ऐकलेल मी कधी म्हणजे युज
हा नाही चांगलंय ते पण मामा अर्थच आणि चेहरा कसा असा व्यवस्थित राहतो, मेकअप केलेला वॉटरप्रूफ आहे ते.
हा हा हा
बरं चेहरा आपला व्यवस्थित राहतो एकदा मेकअप केला. कि वॉटरप्रुफ आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित वाटतं ते हा हा गरमाई गर्मीमध्ये हे पण चांगलं आहे आणि हे डेली हे डेली पण आपलाल्या साध्या फक्शनला जायचंय थोडंसं घेतलं लावलं तरी अस एवढ काही साईड इफेक्ट होत नाही ते वाँश केल्यानंतर आपल्या चेहऱ्याला काही नुकसान होत नाही त्याने
अच्छा.
बघते मी ट्राय करून नक्कीच.
हो.
आँईली स्किनसाठी म्हणजे, थोडं ड्राय स्किन आहे माझी, त्याच्यामुळे मला कुठलंही वापरलं तरी सुट होवून जातं. थोडं ऑइली स्किनला म्हणजे गरमीमध्ये थोडं खूपच ऑइली होऊन जात ते पूर्ण मेकअपच खराब होऊन जात, हा ऑइली-ऑइली राहत चेहरा.
आणि वातावरण कस आहे आता? सध्या तर इतकं ऊने आज नाही आम्ही जिकडं आहे, तिकड तर पाऊस जरा सुरू झाल्यावर जरा थंड वाटेल. पण खूप जास्त ऊन असल्यामुळे तर म्हणजे कुठं जाणं तर शक्यच नाही. हा. पाऊस पडायला अजून नाही घ अजून- कुठेच, हा त्याच्यामुळे थोडस व्हायलाय.
हा.
बग वापरून बघा तुम्ही पण माम आचे पण छान आहे.
मी ते म्हणजे अलोवेरा जेल ट्राय करून बघा खूप छान आहे.
अच्छा ठीक आहे बघते स्टोक क्रीम पण बघा तुम्ही अवे्लेबल झाली तर. कारण ती स्टोक क फेसेस कॅनेडाची आहे.
हा हा हा.
ती वापरून बघा त्याच्यात वेगळाच ग्लो येतो चेहऱ्याला. आणि एकदम फ्रेश म्हणजे जास्त मेकअपची गरज नाही. तुम्ही हे लावा ते लावा नाही डायरेक्ट स्टोक क्रीम आपली फेरड लव्हली अग ते.. अ अलोवेराची जल अगर कोणती दुसरी क्रीम लावणे जी डायरेक्ट स्टोक क्रीम लावली.. एकच प्रॉडक्ट.
हा हा.
आणि की झालं ते पूर्ण हे होऊन जाते. सेट होऊन जात हा हो हो..
छान वाटलं तुम्हाला बोलून.
हो ठीक आहे ठीक चालेल ह हा हो हो ठीक.